हॅलो
हा बोला कि -
बाळ कुठे गेले.
बाळ आहे की खेळायला लागलंय आता जेवण त्यालाच बनवायचं - मग जेव घालायचं भाकरी खात- नाही नाही तेव संध्याकाळच पाहतच मग त्याला चारायला लागते.
हम् हम् जेवते का -
हा जे होतय टी व्ही बघत तेन जेवतेय -
हम्म -हम्म
कधी खातोय?
कार्टून बघायला पाहिजे म्हणते काय -
हा कधी मागतोय मोबाईल मग टी व्ही चालू असली ना देत नाही टी व्ही बघत बघत खातोय मग -
हम्म -हम्म
मनात आलं की हातान पण खातोय!
हम्म -हम्म
मग एकेकदा हट्टीपणा करतो शाळेत्र आलय मला -
आताची मुलं सगळे तसेच झाल्यात -
मोबाईल शिवाय ऐकत नाही जरा आता मोबाईल तर बघितला ना -
हा
असं ओढून नेतोय हातातन असं करतोय आणि रडतोय मोठ्यानं घेतल्या त्याकडनं -
हा हा हाट्टी झालाय -
हा लई हाट्टी झालंय आणि पाहिजे म्हणजे पाहिजे. हम्म
मुली जरा समजूदारपना तर दाखवत्यात.
बारक्या तर हट्टी असणारच की नंतर समजूतदार -
हा
तो नव्हता एवढा हट्टी शाळेला चलल्यापासून त्या मुलांच्यात राहून तीन हट्टी झालाय ह तर आधी नव्हता एवढा -
त्यांना कस शाळा नकोय आता -
हा
घरात फिरायला म्हणेल ते खेळणं म्हणेल ते खायला प्यायला -
हा खायला तो नाहीच कुठलं वड करत हे पाहिजे ते पाहिजे फक्त मोबाईल आणि बाहेर खेळायच तेवढं याड हाय मग रा त्रीच काय मालिका बघायला सगळीजण बसतोय टी व्ही बघत
हम्म हम्म
रात्रीच काय नाही दिवसाच फक्त जरा दार झाकल की तेन जरा दमवतोय दार झाकलं म्हणून मला कोंडून घात लं बाहेर पाहिजे म्हणतोय मग ऊन असते आज पण शाळेतणं आल्यावर मी नुसत येऊन भिजून आलतो पावसात म्हणून कपडे बदलालोय तवर जाऊन पलीकडच्या काकीत बसला होता काकीच्या घरात आणि परत जाऊन बघतोय तर झोपला होता तवर तिथंच मग पाच वाजताच उठून घरला आला
हम्म आणि नाही आता या दिवसात जरा गारवा गारवा झाला
हा आणि ते भिजून आल्यामुळं कपडे पण त्याची बदली नव्हती तसच जाऊन झोपलाय
हम्म घरातले कुठे गेले
आहेत की टीव्ही बघायल्यात हम्म.
हा हा आता काय असतयं बघायला?
मग ते विठू माऊलीच्या मालिकी तेन लागत्यात ना होय लागत्यात ती सन मराठीवर.
हम्म हम्म.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते बघत्यात.
आता मालिका बघायचं टीव्ही बघायचं मोबाईल आल्यापासून प्रमाण लय कमी झालयं.
हा. आधी सगळी टी व्ही बघत होतीत हा. आणि ती पण जुनी माणसं बघत्यात नवीन माणसं नाही आता चे मोबाईल लागत य सगळ्यांना हं. जस आणि वाईट पण ह आपल्या इक घेण्यावर आहे ते आपण कसं घेत
हं.
आता एक एक जण अभ्यास ते ऑनलाईन हे करून एक एक जण पोलीस होत्यात.
हम्म अभ्यास करून ह अकॅडमीची गरज नाही का कशाची गरज नाय. हम्म स्वतःच्या बुद्धीवर हुत्यात.
बुद्धीवर हा तस हुशार पण लागत्यात ना अंगची जरा.
हम्म म्हणजे ओढ पाहिजे नाही हे करून दाखवणार. मी हे मला करायचचं आहे असं पाहिजे.
हा.
हम्म.
शिकण्याची पण इच्छा पाहिजे. मनातून नाहीतर जरा मोबाईल जरा अभ्यास केला की जरा मोबाईल बघूया असं नाही व्हायला
हम्म मग ते स लक्ष सगळं जेवढा अभ्यास केलेला अस त्यो पण विसरतोय. मग मोबाईल मधलं मोबाईल मधलं सगळ लक्षात राहतयं.
राहतयं हा.
काल योगा दिवस हुता. हम्म केला का योगा?
नाही आमच्या शाळेत घेत्याच तिथं मराठी शाळेत गावातल्या सगळ्यांना बोलवून खरं काल सुट ट्टी आली ना रविवार त्यामुळे त्यांनी घेतलं नाय बहुतेक.
हा सगळ्या शाळा भरवल्या होत्या की रविवार
आमच्या याच नाय भरवलं कारण शाळेचा पट पण कमी
खेडगाव जास्तयं त्यामुळं
नाहीतर असं शाळेचा दिवस म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत जर आला असता योगा दिवस तर घेतल असतं मागच्या वर्षी घेतलं होतं त्यांनी.
हम्म. एकवीस जून
हां एकवीस जून मी पण माझ्या मुलाला ते अबॅकसचा क्लास नसतय का
हम्म.
ते पाच वर्षापासून आहेत ऑनलाइन ते लावणार आहे त्याला पाचव्या वर्षी म्हणजे तो त्याला पाचव्या वर्षी मोठ्या गटात घातल्यावर पाच पूर्ण झाल्यावर.
काय शिकवत्यात त्यात?
अबॅकस म्हणजे ते हे असतंय ना गणित घेत्यात तेनी. हातावरची गणित म्हणजे बेरीज, वजाबाकी हा बोटा यावर्षी किती पण मोठ्या संख्या असू दे
हम्.
तेज कुठे एक्झाम त्याची मुंबईला, पुण्याला असत्या कवा नागपूरला. मग तेे काय शिक्षक घेऊन जातात. किंवा आपण पण घेऊन जाऊ शकतोय. खरं जीतकं लहानपणी ते शिकल तेवढं ते लवकर शिकत्यात.
आपल्याकड उन्हाळी वर्गात होत कि आमच्या गावाला ते
अबॅकस होय. हा हा मग त्याची फी पण काहीतर हाय. आणि त्याने काहीतर पुस्तक ऑनलाईन पाठवतात वाढत. आपण क्लास लावल्यावर मग ते माझ्या मैत्रिणीच्या मुलग्यांन मुलग्याला लावलं होत नई त्यानी. फक्त दोनच वर्ष त्यांना प्रॅक्टिस करून त्यान पहिला नंबर काढला होता.
हा. हा.
राज्यात का काय तर
हा हा.
मग आपण त्यांनी त्यांच्या मॅडम म्हणल्या की जेवढं लहान असतात मुलं
हा ते मनावर रुजतय ना गणित.
तेव्हापासून हे झालं की शिकत्यात मग लवकर
हम्म. आणि प्रगत पण लवकर होत्यात.
हा.
पहिली, दुसरीचे. हम्म.
शिकणारी पाहिजेत.
हम्म.
सगळ ऑनलाईनच आलय आणि थोडे दिवस बाकी सगळं ऑनलाईनच येणार आहे आता.
होय ए. आय. च आता जग हे सगळं.
हा काकून. हा.
ए आय मूळ
सकाळच. ए आय मुळं सगळं आता बदललय. आता फोटोशूट पण प्री-वेडिंग पण करायला लागत नाही.
हम्म ए आई वर एडिट करत्यात. हम्म.
नंतर बेबीचं फोटोशूट काही असुदेत लग्नातलं फोटो - सगळं त्यावर करून मिळते. हां -हां मग आणि काय?
चाललय आता रोजचं रुटीन आवरायचं जेवायचं - च भांडी घासायची -
हां-हां.
झोपलचं -
हां -हां.
पाणी आल होत मगाशी
चावीला
हा.
ये लई दिवसात न येतय, त्यामुळ जरा बरं वाटत पाणी आल की, सगळी कामं होत्यात कपडे स्वच्छ हो त्यात, भांडी स्वच्छ होत्यात सगळी, घर स्वच्छ होतय.
आमच्या इथ होत नाही. आमच्या इथं एक दिवसात न म्हणजे एक दिवस अड सुटतय - आम्हाला काय नदीच पाणी येत ना इथलंच आमच्या इथलं येते कुठल्या तरी विहिरीत - ह ते सोडते. एक दिवस आड सोडत्यात मग प्यायला तेन काय आम्ही हेज आणतोय मग - फिल्टरचं
हम्म
मग तेन खरं दूध ते ना असं काही फुटत नाही. दुधाला ते ना मी नाही नाही एक्वाच नाही घालत हेच घालतोय साधं-
हम -हम
खरं फुटत नाही ते ना काय -
हम्- हम्
मग आणि -
नदीलाच पाणी नव्हत आणि आता नदी चावीला तर कुटल येणार घरातल -
होय ती कोयना धरण पाक हे झाले.
आठलय हां -हां मग ते तर आपलं जवळचं धरण आहे भाग्यलक्ष्मी -
होय आणि त्या धरणाच्या त्यात आता यायला लागलेत कि ह्याला - ह म्हणजे - बातम्यांना तेनी या लावले की त्यातली जुनं हे अवशेष काय ते म्हणायचं - जुन्या मूर्त्या हा सगळं ते दिसालेत. आणि त्याचं कायत काम पण कयत वाटतं कि वाढवायचं काम चालू वाढत.
धरन वाढववाल्यात काय?
हा वाढवाल्यात.
तस पण जास्त मोठा आहे धरण हे -
सगळ्यात मोठं ते धरण आहे.
हम्म अलमट्टी - फटोपटे - अलमट्टी एक नंबर आहे दोन नंबर हे!
आणि ते नारायण डॅम म्हणून पण आहे कर्नाटकातील -
ते कुठाय -
कर्नाटकात दांडेली पशी आहे ते नारायण डॅम -
हम्म -हम्म
ठा असल खरं तिथं पण पर्यटक भरपूर - पुर असत्यात बघायला दांडिला गेले की ते बघून येतेत.
हाऽऽ दांडवलीला छान आहे फिरायलाऽऽ
होय होय.
हा मग ते नदीच आहे ना ती कुठली नदी बघायला पाहिजे,, तो म्हणतस नाय तेऽऽ हा मग त्या नदीवरच ते सगळं त्यानी असंऽऽ वॉटर,,, हे काय म्हणतात ते अमेजमेंट तसलं केलंय.
हा,, तेच असणार आहे म.
हा,,, कारण तिथं दोन नद्यांचा संगम आय वाटतं बहुऽऽऽ
हा हा,,, हेॅलो झालं बघा..